येतोय आवाज? हा हा बोला सर.
विषय कोणता? आता.
विषय
शनिवार, रविवारच जेवण.
बर.
मोस्टली घरांमध्ये विकेंड ला काय बनवतो, तुमच्या घरात काय बनवलं जातं?
असं स्पेशल नाही, काही कधी बनत, कधी नाही.
अच्छा. व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन, हा प्रकार म्हणजे जे शुद्ध शाह
दोन्ही, दोन्ही पण आहे, दोन्ही पण. मुलगी नाही खात, मग मिस्टर, मी आणि मुलगा खातो.
हा. मग असं काही, दिवस वगैरे ठरलेले असतात का?
हो हो.
कोण, कोणते?
मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार. सोमवार, गुरवार आणि शनिवारी नाही
नाही. तुमच्या आहारामध्ये मोस्ट तुम्ही मग फिश, किंवा चिकन, किंवा अंडी, किंवा मटन, असं. तावड.
जास्त नाही खाल्ले जात, ऍक्चुली नॉनव्हेज आमच्याकडे.
हा. आमच्याकडे ना ह मा मिसेसला डेली असलं तरी चालतं.
अगो बाई!
हो आणि मी शुद्ध शाकाहारी होतो, काही वर्ष आधी.
बर बर.
मग नंतर सवय झाली. पण मग माझा प्रॉब्लेम असा आहे, की मला ड्रिंक्स घेतल्याशिवाय ना, नॉनव्हेज माझ्या गळेच्या खाली उतरत नाही. फक्त चिकन आणि फिशच खातो. म्हणजे असं भाणं नाही आहेत. त्यामुळे. तसं असतं काही समजा आपण देवधर्म वगैरे पाडतो. हो मला ठीक आहे पण मग असं याच दिवशी का ब मग. लॉजिक असेल का.
ते आता ज्याची त्याची भावना.
अच्छा मंगळवार तर मग हनुमंताचा येत. म्हणतात ना नाही कोणता कोणत तरी देवीचा का देवाचा आहे.
हम्म हम् हम्म हम्म ह.
शुक्रवार तर हा म्हणजे सगळ्या. भारतामध्ये हा दिवस म्हणजे हे असतो वकेंड.
हम्म हम्म हम्म हम् ह.
पण जे घरी ज्या घरांमध्ये दोघही जण नोकरी करतात त्या घरांमध्ये. थोडस म्हणजे रविवारच्या दिवसना हा थोडा लिझर असतो म्हणजे असा एक. काहीतरी विशेष पदार्थ बनवणं.
बरोबरर.
पहिले कसं असायचं ना सणासुदीलाच खायला मिळायच.
हम्म. पहिले तसंच होतं आता तसं नाही आता कुठल्याही वेळेला काही मिळतं त्याच्यामुळे एवढं काही कुठल्या गोष्टीचा क्रेज. पहिल्यांदा आठवडी बाजार. त्याचा त्याच दिवशी भेळ भत्ता जिलेबी. किंवा अस वेगळा प्रकार आणला जायचा ऍक्चुली ते दिवस छान होते म्हणजे. आठ दिवसात ना एकदा एक पदार्थ खायला मिळालं की त्याचं असं नाही का आपूप.
हम्म. नाही वास्तविकता हा म्हणजे अ साधारणतः ऐंशीच्या दशकामध्ये सत्तरच्या दशक. नव्वदच्या दशकामध्ये ह्या प्रकार खूप होता पण नव्वद पासून.
त्याने आणि तेव्हा कसं की. भरपूर मेंबर असायचे खाऊ थोडा असायचा. प्रत्येकाच्या वाटेल थोडा यायचा पण तरी सगळे खुश असायचे.
अप्रुव म्हणजे ते हे होतं ना त्याची व्हॅल्यू होती.
हम्म तैस्तरणा. आणि तेव्हा मज्जा पण यायची आता ती बापरे. ते घरात मेंबर कमी खाणं जास्त ते कोणी खात नाही आवडी नाही असं.
हा आणि हल्ली तर गोडधोड तर लोकांनी म्हणजे ते बंदच.
बापर आहे ते तर म्हणजे.
आपल्या वयाच्या लोकांना गोड म्हणजे आता ते झहर वाटायला लागलं.
हो बरोबर आहे.
आणि हे जे तथाकथित इन्फ्लुएन्सर.
हो बरोबर बरोबर शुगर. खरं मीठ मैदा जीवनातून बंद कर. म्हणजे तुमला फ फॅचा प्रॉब्लेम होणार. अरे काय खाल्लेलं पचवायला थोडस ते हलवलं. शरीर हलवलं नाही. साखरण मीठ मई दाल दोष देऊन काय उपयोगी.
ह अ. त्याच्या मागे आहे ना हे तथाकथित काही जे म्हणजे बाबा लोक आहेत नाही. यांनीनी बिझनेस केला त्याचा. आणि मला म्हणजे असं वाटत की वाचलं किंवा बरेचसे असं कि जे म्हणजे हे स्टँडर्ड आहेत. डायबिटीज वगैरे, त्याच शुगर किती असावं? पण व्यक्ती परत ते ते अलग अलग असत कारण की प्रत्येकाचा मेटाबॉलिजम वेगळय म्हणजे चयापचय
बरोबरं ये.
काही लोक अक्षरशा म्हणजे ना. एका बैठक मध्ये दहा दहा पंधरा पंधरा लाडू खातात.
खातात. आणि त्यांची शरीरष्टी पण किती बारीक असते. आणि बापरे! काही काही एवढे अस गट आणि त्यांना एखादी पोळी सुद्धा पचवत नाही दिवसभरात.
हा मग तेच ना विकेंड मध्ये आपण जेव्हा. समजा आता अस काही चमचमीत बनवायचं म्हटलं तर ते कारण की आता समजा जे नोकरी वगैरे करतात त्यांना ते ठीक आहे. पण हे मोस्टली बाहेरून आणलं जात. हॉटेलिंग पण वाढलं.
हॉटेलिंग पण वाढलं कारण घरात संडे रिलॅक्स घालवायचं म्हणून मग ऑर्डर करतात.
हा आता थोडं स्विगी झोमॅटो आलो पहिले तर काही काही हॉटेल बुक बुक संध्याकाळच्या वेळेस आहे ना टेबल बुक करायचं राहायचं.
बरोबर बरोबर.
नाशिक मधलं एक फेमस हॉटेल मला आता आठवत नाही नेमकं ते मिसळ साठी फेमस होत. म्हणजे तेे बॉम्बे नाका परिसर आहे ना तिथे त्या तिथ तिथलं कुठ तरी?
हो का?
हो म्हणजे संध्याकाळी ना अस वेटिंग असायच.
हम्म हम्म
आता थोडस लोक घरीच बनवतात. नाही
नाही आणि भरपूर ठिकाणी मिसळ पॉइंट होऊन गेले ना.
अरे ती कचरा झाला तो.
हम्म तेस्तर ना.
ते म्हणजे मला तर नाशिक म्हटलं की नाही त ते मिसळ पावचा असा तितकाच यतो राग येतो असा एकदम.
खूप झाले खूप.
इकडच चुलीवरची मिसळ. नाशिक कराने तर याला म्हणजे फार म्हणजे असं वाटतं ना एखादा नाशिकवाला भेटला की नी त्याला मिसळमध्ये बुडवूनच त्याच चागलं चुलीवररची मिसळ. ते साई शिर्डीकडे जाताना तिथं एका ठिकाणी चुलीवरच आईस्क्रीम.
अग बाई!
बे हो.
बापरे! हा त प्रकार नवीनच ऐकला.
त्यांच काय सांगितलं की चुलीवर आठवलेल्या दुधाचा आईस्क्रीम.
हम्म हम्म हम्म हम्म.
पण मागे आता गॅस महाग झाला होता ना. तेव्हा मग तर ते काही चुलीवरच मटन चुलीवरच चिकन असणारे हॉटेल बंद पडले होते.
हम्म हम्म हम्म हम्म
मग तेव्हा तर मग त्यांनी तर कस काय? बंद नव्हत पडायला पाहिजे गॅस चा काही संपर्कच नव्हता न चुली वर करणार म्हटल्यावर.
त्याच्यामुळे आणि असे ठरून ठेवले ले दिवस पण म्हणजे ठीक आहे एक शरीर शास्त्राच्या हिशोबान पण ते आपण त्या अथो वैज्ञानिक कारण वगैरे चालेल. पण मग मला असं वाटतं का हे काही असं हे न जेव्हा मूड झाला ना माणसाने तेव्हा खा.
हहह पण एक्च्युअली ना नॉनव्हेजच थंडीच्या दिवसात आणि त्यानंतरचे दोन चार महिने. ठीक हम्म कारण या पावसाळ्याच्या दिवसात
हा तुमचं म्हणजे हा शारीरिक थोडस हा ते ते असते ना.
पावसाळ्याच्या दिवसात अ पालेभाज्या सुुद्धा एवढ्या व्यवस्थित पचत नाहीत.
हा मुलं काय करत्यात?
काय नाही. एक एक अ मुलगी आहे घरी. मुलगा गेलाय वडिलांबरोबर दुकानात.
अच्छा शाॅप आहे का?
हम् मेडीकल शॉप
अच्छा अच्छा
हम्
हम् मग वीकेंड मध्ये आज मग तुमचा काय प्लॅन हाय?
आमच्याकडे आज तर काही नाही विशेष आता उद्या बघू.
उद्या सकाळी. मला एक समजत नाही संध्याकाळी मोठी लोक दुप म्हणजे संध्याकाळी नॉनव्हेज खायला पसंती का देतात त्याच्या माग काय लॉजिक असल?
संध्याकाळी मला तर अस वाटतं सकाळीच खाव कारण अ संध्याकाळी ये ना ते त्रासदायक होऊन जात आणि सकाळी ये ना माणूस थोडंसं जास्त जेवण करतो.
हा
संध्याकाळी नही एवढं जेवण जात. आणि ते पचत पण नही.
पदार्थ वगैरे असतात.
आणि ते ऑलरेडी पचायला जडचं असतं ना.
हा.
त्यामुळ मग संध्याकाळी तसंही हलकंच अ खाल्लेलं बरं असतं. आणि वयोमानानुस सार असाल तर, ते तर मला तर असं वाटतं पाळायलाच पाहिजे.
म्हातारे लोकांनी का?
म्हाताऱ्या नाय म्हणता येणार पण एक ठराविक वयानंतर ये ना अ आपल्या प पचनशक्तीचा जोर कमी होतो.
पण आमचे आजोबा आहेत ना म्हणजे ऐंशीव्या वर्षी ते साधारणतः एका बैठक मध्ये एकटेच अर्धा किलो चिकन खायचे.
आता ती पिढीचा आणि आत्ताच्या पिढीचा फरक ये
हा.
ती दर पिढी आता भरपूर फरक पडत चालला माणसा
आणि त्या हातावरच्या थापलेल्या भाकरी आमच्या विदर्भामध्ये हातावर थाप थापतात ना भाकरी त्या तीन तीन भाकरी खायच्या त्या तीन मोठ्याल्या अश्या
बापरे!
पाातळ भाकर माझ्या मिसेसला भाकरी येतंच नाय म्हणा तो भाग सोडून द्या वेगळा पण माझी आय झी आई बनवायची भाकरी.
बरोबर बरोबर.
खरपूस भाजलेली भाकर
हम्म हम्म
मी मी वयाच्या चोवीसव्या वर्षी नॉनव्हेज खायला शिकलो.
बापरे!
तोपर्यंत नव्हतो खात ते माझ्या मजबुरीमुळे माझ्या मावशी म्हणजे बाहेरच असतेया.
हम्म हम्म हम्म हम्मम्म
त्यातही तुम्ही म्हणजे मटन खातच नाय, फक्त चिकन किंवा फिश.
हम्म हम्म हम्म हम्म.
प्रॉन्स येतात, टायगर प्रॉन्स.
बापरे! हा प्रकार तर नवीन आहे.
ते मोठी, ते कोळंबी म्हणतो ना आपण त्याला, ते अर्धा किलोची तशी ती एकदम मोठी असते ती, त्याची टेस्ट युनिक असते.
हम्म हम्म हम्म...
तुमच्याकडे कारण नदी आहे ना तुमच्याकडे तरे
नाही. आम्ही एवढे प्रकार आणतच नाही, आम्ही फक्त म्हणजे हे चिकन मटनच, बाकी नाही काही प्रकार.
हा. आम्हाला असतं म्हणजे वेगवेगळं, आमच्या मुलाला ते बनवू नका, नुसता मायक्रोवेव्ह मध्ये त्याला हे करायचं, ग्रिल करायचं, रोस्ट करायचं. आवळा आहे? हम्..
म्हणजे, फायदा होतो का ओ शरीराला? हम् हम..
स्वयंपाकाची आवड आहे मला.
गरजेचं आहे, बहूतेक
ह.. तुम्हाला जांभई आली होती, तुम्ही पण कंटाळला असताल ना?
नाही, असं काही नाही आहे.
झोपा मग, आता.
नाही आता तर, जेवणं होतील आमचे दुपारचे.
बापरे! एवढ्या उशीरा? छान आहे.
हम् हम् ह्...
करा मग! आज काय बनवलेलं आहे?
हॅलो.
हॅलो.
बोला.
काय बनवलेलं आहे म्हटलं?
आज, आमच्याकडे आहे फ्लॉवर आणि
करा, करा! जेवण करा!
आता नाही होणार लगेच? साडेतीन नंतर.
ठीक आहे.
ह्.. ह्.. हम, हो चालेल, हो-हो ओके सर. हा बाय!